हॅलो सर!
हा बोला मॅडम.
गुड इवनिंग मॅडम.
कशे आहात?
छान आहे ना.
झाला चहा?
हो चहा पाणी झाला.
अच्छा! आता काय ऑफिसमध्येच असाल ना तुम्ही?
हो हो ऑफिसमध्ये आता.
टाईम आहे तुम्हाला?
हो आहे ना बोला ना.
बरं मला हे विचारायचं होतं म्हटलं तुमचा कोणता अ पॅटर्नमध्ये आहे जसं की आपलं सी बी ए सी चा पॅटर्न असतो एक आय सी एस सी चा पॅटर्न असतो नंतर अ आपलं एस एस सी चा पॅटर्न असतं जे आपण महाराष्ट्र पॅटर्न म्हणतो ओके. तर तुमचा मुलगा कोणत्या पॅटर्नला आहे आणि कोणत्या स्कूलमध्ये आहे?
माझा मुलगा सी बी एस सी पॅटर्नला आहे मॅडम.
हो का बरं अ मला ना ॲक्च्युली माझ्या मुलाला अ ॲडमिशन घ्यायचं हो त शाळेमध्ये अ कोणता पॅटर्न जास्त बेस्ट
त पक हॅलो
हा तर कोणतं पॅटर्न जास्त चांगलं राहील बरं घ्यायला?
सी बी एस सी ठीक आहे मॅडम. म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला मी डिफरन्स सांगतो आता सी बी एसी म्हणजे हे अ दिल्ली बोर्डचं हे असत आणि नी एक एस आय सी एस सी हे महाराष्ट्र बोर्ड हे. जे की एस एस सी बोर्ड मारा म-महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मोस्टली मराठी मीडियममध्ये ते काम करत. आणि सीबीएस ते दिल्ली बोर्ड असल्यामुळे हा इंग्लिश मिडियम मध्ये त्यांचं
म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सी बी एस सी बोर्डचे सगळे जे पुस्तकं असतात, सगळे जे विषय असतात त्यांचे ते सगळे इंग्लिश
हो, हो फक्त मराठी आणि हिंदी हे ते अं लँग्वेजमध्ये असतं.
बरं. आणि असं असतं का सीबीएसीमध्ये, की आपण कोणतीही एकच भाषा निवडायची? म्हणजे एक तर मराठीच किंवा हिंदी. का दोघं भाषा आपल्याला अ गर जरुरीच्या आहेत निवडणं?
सीबीएससीमध्ये मॅडम तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर तुम्हाला हिंदीचं कंपल्सरी आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर तुम्हाला मराठी हा विषय राहील. जर तुम्ही गुजरातमध्ये असाल, तर तुम्हाला तो विषय गुजराती असेल. मराठी नसेल पण हिंदी अ हा असेलच.
अच्छा हिंदी हा विषय तुम्हाला घ्यावाच लागेल. आणि अ तुम्ही ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्याच्या एक भाषेचा विषय तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे दोघं विषय घ्यावेच लागतील असे तुम्हाला म्हणायचंय.
हो, हो.
बरं. आणि अजून महाराष्ट्र अ बोर्डचं कसं असतं ना आपलं ते महाराष्ट तर सरकार पब्लीश करतं ते पुस्तकं. आणि त्यामुळे ते मराठी भाषेतून पुस्तकं असतात. जसं की आपल्या अ लोकल गव्हर्मेंटचं जर म्हटलं आपण म्हणजे इथल्या शासनाचं महाराष्ट्रातल्याच तर ते आपल्याला अ मराठी भाषेत पुस्तकं त्यांचे सगळे छापीलं असतात ओके. अ आणि सीबीएससीचे ते इंग्लिशमध्येच असणार म्हणा. ते पूर्ण अ भार ताचं बोर्ड असल्यामुळे अ तसं जसं महाराष्ट्रामध्ये आपल्या भाषेला महत्त्व देऊन त्या भाषेमध्ये ते पुस्तकं छापलेले आहेत. म्हणजे ते आपल्या सम-समजून घेण्यासाठी मुलांना समजून घेण्यासाठी, कारण त्यांच्या घरात मराठीच भाषा बोलली जाते, तर ते सोपे जातात. तसे सीबीएसी च्या मुलांना सोपे जातात का म्हणजे त्यांना खूप त्याच्यात अडचणी येत अस तील ना समजून
अडचणी येण्याचं मेन कारण आहे आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपली घरा लँग्वेज मराठी आहे. आपले घरातली मुलं आल्यानंतर आपण त्यांच्याशी मराठीमध्ये बोलतो. आणि ते खा-खाली सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा वागतात, बोलतात तेव्हा ते नेटिव्ह लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये बोलतात आणि स्कूलमध्ये इंग्लिश लँग्वेज असते. एवढाच डिफरन्स आहे लँग्वेज अच्छा त्यामुळे त्यांना थोडंसं टफ जात, पण ते कवर हो-होऊन जात लाॅग टर्मसाठी.
मुलांना ते कठीणच जाणार ना, कारण ती आपली भाषा नाही. ती परकीय लँग्वेज असल्यामुळे त्याचे जे सगळे शब्द आहेत ते सगळे दुसऱ्या भाषेतले असल्यामुळे ते समजून घेणं, त्याचे स्पेलिंग्स पाठ करणं आणि मग नंतर धड्यात वाचताना तेच पेलिंग आल्यावर ते समजून घेणं परत पूर्ण धडा त्यांना कठीण जात असेल ना.
हा म-म्हणजे लँग्वेज अंडरस्टँडिंगला कठीण आहे. नाॅलेज तर तेच आहे ना सगळं, जे तुम्ही मराठीतून शिकताय आणि इकडे इकड इंग्लिश मधून शिकताय.
हा, ज्ञान जरी तेच असलं ना. तरी ती भाषेचा फरक पडतो ना. म्हणजे इंग्लिश मिडियम पूर्ण झालं‌ तर. भाषा समजायला अवघड जाते. कारण मुलांना ते, शब्द अवगत नसतात. मग असं करावं लागतं का. कि त्या मुलांना ते शब्द पाठ करायला देऊन. किंवा त्याचे स्पेलिंग लक्षात ठेवा. आणि ते समजून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या असं प्रत्येक धड्याला. कराव लागत असेल ना सर, जसं आपल्याला बहुतांशी प्रमाणात. हा, एस एस सी पॅटर्नच्या किंवा महाराष्ट्र. बोर्डच्या, पुस्तकांमध्ये कराव लागत नाही. कारण ती शब्द आपली ओळखीचे असतात.
बरोबर.
हां, तर मग तसं तुमच्या मुलाला कठीण गेलं होतं, का सुरुवातीला.
हा सुरुवातीला हाडवर्ल्ड वगैरे. कठीण शब्द, लन करायला आम्ही त्याला.
हा.
कठीण शब्द आम्ही त्याला, अ- शिकायला देत होतो. आणि वाचन भरपूर आम्ही, त्यांच्याकडून करून घेत होतो.
वाचन भरपूर करावं लागत होतं. बरोबर त्यांचे, जे उच्चारण करण्याचे जे शब्द आहे, उच्चारायचे व्यवस्थित उच्चारले जायला पाहिजे हेना.
बरं बरं.
हा, मग सुरुवातीला मुलांना तर, घरी पण अभ्यास घ्याव लागत असेल प्लस. क्लास प्लस शाळा म्हणजे, तीन ठिकाणी त्या मुलांना अभ्यास करायचा आहे.
अरे बाप रे. हम्म हम्म हम्म हम्म मग आता तुमचा मुलगा कितवीला आहे.
पाचवीत आहे, तो आता.
अच्छा. ‌ मग पाचवीपर्यंत त्याला तरी, साधारण बघायला गेलं तरी तुम्हाला. तस चौथीपर्यंत तरी घ्यावं, लागलं असेल ना असं.
हा हो हो.
हम्म, म्हणजे घरी येऊन मुलांना. हा घरी आल्यानंतर कामावरून, आल्यानंतर मुलांना परत अभ्यास घ्यायचा. अरे बापरे थोडं, अवघडच जाणार आहे. पण सेबीएससीचे फायदे पण असेल. त्याचबरोबर नाही म्हणजे, जसं की मुलांना इंग्लिशमध्ये बोलणं सोपं प वाटत असेल. कॉन्फिडन्स येत असेल, आत्मविश्वास त्यांचा उंचावत असेल. असे काही ग्रोथ म्हणजे, जे चांगले तुम्हाला इम्पॅक्ट. त्याचे काय दिसले का सर.
हा, तेचा सर्वांगीण विकास तर दिसतोय.
अच्छा, त्याला इंग्लिश सोपं जात असेल ना आता.
हा त्याला कळत त्याला वाचता येत त्याला. बोलता पण येत, त्याला लिहता येत.
हा, आणि आजकाल असं झालंय की. इंग्रजीचा जमाना आपण म्हणतो, सगळ्या ठिकाणी. इंग्लिश आवश्यकच आहे तुम्हाला हे ना. तर ते म्हणायला गेलं तर, आजकालची गरजच वाटायला लागली आहे. की, सी बी एसई बोर्डमध्ये ॲडमिशन घ्यावं.
बरोबर.
हम्म. तर त्या हिशोबाने बघायला गेलं, तर तुम्हाला अं काय म्हणजे असं चांगल्या गोष्टी काय वाटल्या सर बीएसीच्या?
चांगल्या गोष्टी म्हणजे सीबीएसी फक्त मॅडम लँग्वेज चेंजेस आहे बाकी काय नाही वेगळं.
ज्ञान तर तेच असणार. हो बरोबर आहे मी तुमचा जो अं सांगायचा उद्देश आहे तो समजून घेत आहे. की ज्ञान तर तेच आहे. उलट सीबीएसीत मी असं ऐकलं आहे की ए जास्तीचं ज्ञान तुम्हाला अवगत कराव लागतं, कारण की त्या मुलांना धडे पण इथं महाराष्ट्र बोर्डला चार पाच असतील तर तिथे खूप मोठे मोठे पण असतात आणि दहा अशा प्रमाणात असतात ते टीचर्स काही
फरक एवढाच आहे की तुम-तुमचा मुलगा जेव्हा कॉले कु कोल्ड्रिंक्स अ शाळा संपल्यानंतर कॉलेजला जाईल आणि समजा चुकून त्याचा नंबर दुसऱ्या स्टेटला लागला, दुसऱ्या राज्यात लागला. तर त्याला ते कठीण जाणार नाही सगळ्या गोष्टी.
हा, हा, हा, हा. बरोबर आहे. तो इंग्रजी ही भाषा बोलून त्याला आवश्यक गोष्टी तो त्याची जे कामं असतील ती करून घेऊ शकतो. हाय ना? सगळ्याच ठिकाणी मराठी तर नाही बोलली जाणार.
हम्म बरोबर.
ते आहे म्हणा.
तरी असा चांगला अ तुम्हाला फायदा झालाच असेल ना त्याचा थोडक्यात माझ्या मुलाला आता फर्स्टला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून मी थोडी कसं असं गुंतागुंता आहे विचारांची की मारा बेस एस एस सी बोर्ड घ्यावं महाराष्ट्रीयनचं की सी बी एस सी घ्यावं? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगू शकाल बरं याच्यावर, की मी कोणत्या याला घालायला पाहिजे मुलाला?
सीबीएसीला घातलं तर त्याच विश्व वाढतं. तो म्हणजे परराज्यात जाऊन किंवा परदेशात जाऊन पण पुढे शिक्षण करू शकतो. नोकरी करू शकतो आणि एस एस सी बोर्ड केलं तर सी बी एस सी च्या आ कमपॅरिझन मध्ये तुलनेत एसएससी बोर्डची मुलं हाय. कमी ताकतीने ते पुढे जाऊ शकतात.
पण आता तुमच्या आमच्यासारखी लोकं, तर झेडपीच्या शाळेमधूनच आले आहेत ना सर? आपल्यातमध्ये तर असं मला कधी जाणवलं नाही.
हो, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. किंवा ग्लोबलायझेशन नव्हतं आपल्या टाइमाला. आपल्या टायमाल्या बाकीच्यात
मला ना अ फोन येत आहे एक. मी तो फोन पिक करून तुम्हाला कॉल करते हम्म. धन्यवाद, छान इन्फॉर्मेशन भेटली. धन्यवाद सर.
धन्यवाद मॅडम.
कॉल बंद करा.